येतोय का आवाज येतोय.
हो येतोय येतोय तुम तुम्हाला येतोय माझा.
हो हो येतोय येतोय.
हो आवरलं गेल सगळं
हो चाललाय हळू हळु
हो ना तेच तर आपण हे ना या टॉपिक वर बोलू आज शिक्षणाचा कारण की शिक्षण म्हणजे खूप महत्त्वाचा. एक पाया झालेला आहे. आजकाल तर शिक्षण म्हणजे. आजकाल जर बघितलं आपण तर बारावीच्या शिक्षणपर्यंत काही खजगी जर शाळा झाल्या तर तिथे भरपूर पैसा लागतो.
बापरे भरपूर म्हणजे विचारूच नका आणि सरकारीनमध्ये लोकं टाकायला तयार होती नाही मुलांना कारण आता आता जि जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत ना ते सर्व सीबीएससी बोर्ड झालंय आणि इतकं सुंदर शिक्षण आहे पण लोकांना असं वाटत की इंग्लिश मिडीयम मध्ये पाहिजे माझं पोरगं तिकड काही का करे ना म ते पोरं
हो ना तेच आणि इंग्लिश मिडीयम मध्ये म्हणजे कसं किती खाजगी आल्यामुळे मग ते फक्त एवढं असतं कि त्यांच्या शिक्षणाच्या शिकवतात वगैरे आहे ते सगळं बरोबर पण मुलांना ना मराठी मराठी भाषेपासून वंचित होतात मग ते म मराठी जी मेन असते. हो
तीच येत नाही त्यांना
हो तीच येत नाही आणि तसंच म आमच्या घरात पण माझा भाऊ आहे ना त्याला पण तसंच इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं होत. तर मग त्यामुळे मग तो त्याला येतं सगळं बोलता पण मराठी त्याला अजून दहावीत आता गेला तरी त्याला मराठी एवढं प्रॉपर वाचता येत नाही म त्याला म मराठीत बोलतो वगैरे तो म त्याला मराठी शिकवलं वगैरे तर म त्याला सांगते न्यूज बघत जा न्यूज मध्ये वाचत जा त्यांच्याकडन त्यांचे शब्द तुझ्या कानावर पडतील. त म त्यामुळे तुझी प्रॅक्टिस होईल म तशी ते प्रॅक्टीस
म अशे शिक्षणाचा काय उपयोग हो अशे शिक्षणाचा काय उपयोग हो म्हणजे जे काही मराठी आपली जी भाषा आहे तीच येत नाही त्यांना ती इंग्लिश फक्त काय करणार आहेत ते
हो तेच ना मग म तो काय म्हणतो दिदी मला येते थोडी फार मराठी आपल्या इथे आपण महाराष्ट्रात राहू तर ठीक मला अब्रॉड ला जायचंय मला बाहेर जायचंय तर म मला इंग्लिश येणं महत्वाचं आहे असं सांगतो
ह पण तेव्हा पण करू शकतात असं काही नाही आहे पण आपल्याला मराठी भाषा यायला पाहिजे ना आणि शाळमध्ये त इतक बेकार वातावरण काय म्हणत नसत
त्यामुळेच ना मग म्हणजे त्याला बोलता वगैरे येतं ते सगळं येतं त्याला एकदम प्रॉपर मराठीत बोलतो त्याला उलट आमच्या इकडची जी आहेराणी भाषा आहे ती येत नाही मण त्याला ती मराठी भाषा येते पण मग त्यालाना ते आस वाचता वाचायचं मेन असतं वाचणं असेल लिहिणं असेल मग त्या गोष्टी त्याच्या थोड्याश्या आपलं प्रॅक्टिस करून घ्यायचं मग काय करणार
भाषेला पण बाहेर देशामध्ये चांगला हे मिळतोय माहिती आहे का अहिराणी भाषा पण गुगलमध्ये त्यांनी भाषा गुगलमध्ये करता येते. गुगलच्या ह्याच्यात जस, हो. जसं टा ट्रान्सलेशनमध्ये आपल्या वेगवेगळ्या भाषा असतात ना तेलगू, तामिळ, अशा तर तशी आयरणी भाषा त्याच्या टाकणार येथे
अरे वा, छान हे ना. तर तिकडे एक आहे ना एब्रॉड ला एक इथे यु एस ए ला आहे तो. तो मुलगा तो आपला क्रुस मध्ये हे. तर कुकिंग वगैरे त्याने अ हॉटेल मॅनेजमेंट हो हॉटेल मॅनेजमेंट केलेलीये त्याने तर मग तो ऐरणी मध्ये बोलतो, हो.
ते शिक त्या आफ्रिकन होती एक साऊथ आफ्रिकन, तर तिला तिला बोलायला लावतो तो आयरनीमध्ये हे बघा कसे बोलता म्हणे आयरनीत. तर ते बोलतात ते म्हणजे याचा अर्थ काय तो अर्थ पण सांगतो आणि त्याची रिल्स बर वेळा मी बघितले भरपूर म्हणजे छान आहे असं चांगलं वाटतं आपली भाषा कुठेतरी आयरणी भाषा कुठेतरी अ
म्हणजे एकदम म्हणजे तिथे बोलल्यावर त्याला असं अ लाज पण वाटत नाही. किंवा असं या गोष्टी त्याना वाटत नाही म्हणजे मग ते एकदमच प्रकारे चांगलं आहे ना कारण की एक व्यक्ती बोलला म्हणजे त्याला लाज नाही वाटतहे. दुसरं आपण त्या म्हणजे गोष्टी बोलायला लाजणार नाही.
सारखं काय आहे आता बाहेर मद्रास मधे मद्रासी भाषा बोलतात. आपल्या इकडं ही भाषा बोलतात त्याच्यात त्याच्यात लाज वाटायसारखं काय झालं येतं ज्याला समोरच्याला येतं तर बोलायचं त्याच्यात काय एवढं.
शाळेत पण आम्ही बोलायचो ना ऐरणी वगैरे तर मग बाकीच्या मुली अरे काय भाषा बोलता तुम्ही तुमच्या तुमच्या घरी बोलत आणि शाळेतच नाही तर बाकीचे जे शिक्षक लोक असायचे ना ते सुद्धा बोलायचे. ही भाषा तुमच्या घरीच वापरायची. नाही बोलायची, इथे प्रॉपर मराठीत आणि आमची काय स सरकारीच शाळा होती पण चांगली होती असं आहे स्पेशल मुलींची गर्ल्स प स्कूल असल्यामुळे मग तिथे तर शिक्षण वगैरे पण चांगलं होतं सगळं चांगलं होतं तिथे. काहीच प्रॉब्लेम नव्हता पण असं बोलणं वगैरे मस्त नको बा त्याना असं
हा काहींना असं ते म्हणजे कमी वाटतं आता ते बहिणाबाईच्या कविता होत्या ते सगळ्या आयराणीत होते ते किती छान होते. किती त्यांना चांगला दर्जा मिळालेला आहे.
हा तेच.
दोघटना काय काहीतरी एक एखाद्या गोष्टीचा हे करतात ते बाऊ करतात, जसं इंग्लिश मिडीयम झालं. जसं इंग्लिश मिडीयम लोकांना इंग्लिश मिडीयम मधे पोरं टाकले म्हणजे आम्ही खुप काही कमवलं असं होतं, असे म्हणजे मला तर उलट एक तर शहरामध्ये आमच्याकडे शहरामध्ये आहे ना त्या शाळा नाहीेत एकच शाळा आहे. मुलींची ती अ कन्या विद्यालय म्हणून
मी पण कन्या विद्यालय मध्येच होती, कमला नेहरू कन्या विद्यालय.
कन्या विद्यालय, हो कन्या विद्यालयामध्ये ना एकच शाळा आहे ती एवढी पण इतकं सुंदर शिक्षण आहे ना त्या मुलांना स्पोर्ट साठी कुठे कुठे घेऊन जातात आणि त्याच्यात कसं माझी मैत्रिणी पण तिथे शिक्षिका आहे. इतके लांब लांब नेती त्या मुलींना खेळायला नाही मग ती सांग त्यांना सर्व पुस्तकं मिळतात म्हने किती छान छान अँक्टिव्हिटी येतात त्यांना सर्व गण वेश पासून तर सर्व त्यांना फ्री असतं म्हणे आमच्या शाळेमध्ये.
मी पण कमला नेहरू मध्येच होते ना म्हणून मग मला माहिती की कमला नेहरू कशी अस
हम्म नाही अ ते तिचं नाव कमला नेहरू नाही ही जुनी इमारतीमध्ये दगडी शाळा म्हणजे अशी जुनी कन्या विद्यालय म्हणतात तिला पण छान अशी शाळा पण जुनी म्हणजे अ ती सांगते ना मग सर्व त्यांना आणि कसं झाला आता जिल्हा परिषदची ज्या काही शाळा आहे अशा सातवीपर्यंत तर त्या इतक्या डिजिटल झाल्यात म्हंजे त्यांनी इतक डिजिटलायझेशन केलंय सर्व शिक्षकांना ट्रेनिंग वगैरे देऊन आणि शाळा पण खूप छान छान आता माझ माझ एक भाऊ आहे तर तो पण शाळेवरच आहे मुख्याध्यापक तो दाखव तो त्याचे स्टेटस टाकत असतो ना त्यावरूनच कळतं किती छान शाळा झालेल्या एकदम मस्त शाळेतल्या मुलांचे स्वागत करतात पहिल्या दिवशी काल परवा शाळा ओपन झाल्या स्कूल ओपन झाल्यात मुलांचे असे छानपैकी स्वागत केले त्यांनी मस्त म्हणजे अस चागलय खेड्यात राहून एवढ करतात किती छान केले हो त्यांनी शाळा तरी लोकांना का बर जिल्हा परिषदच्या शाळेचे एवढी चीड येतय मग.
आणि म्हटलं आता हम्मम्म बोला बोला.
एवढा ल फी भरून मग ते इंग्लिश मिडीयम इंगलिश मिडियम टाकत ते इंग्लिश मिडियम ला काय असत पण मुलं भ त्याच्या ते इंग्लिश मिडियमच्या हेच्यात.
हो ना तेच त्यांच कसं इंग्लिश मिडियमच्या एकच ध्येर्य असतं की बा वा पुढे जाऊन मुलं जर कुठे बाहेर गेले ते विदेशात वगैरे तर त्यांना ते इंग्लिश मध्ये यायला का प्रॉब्लेम येत नाही. पण आता आमच्या सारखे जर जे मुलं आहे की जे मराठी मीडियम मध्ये शिकलेले आहेत सरकारी शाळेत शिकलेले तर त्यांना मराठी प्रॉपर येते पण त्यां इंग्लिशमध्ये
हा इंग्लिशमध्ये थोडं पण प पहिली गोष्ट आहे ना आपल्या देशामध्ये इंग्लिशला एवढं प्राधान्यच नाही द्यायला पाहिजे.
आपल्या देशात प्राधान्य एवढं खर तर नाहीच आहे कारण की बघा कोणती पण परिक्षा घेतली एमपीएससी घेतली यूपीएससी घेतली. किंवा ते ऑप्शन मध्ये मराठी असतं आणि इंटरव्ह्यू ला पण गेले तुम्ही तर तिथे ऑप्शन मध्ये मराठी अस जर महाराष्ट्रात देत असाल तर आणि जर बाहेर देत असाल तर हिंदी असतं ऑप्शन ला.
ह हा ठीक आहे मग यांना बाहेर देशात जायचं तर बाहेर देशात एक ऑप्शन म्हणून ते इंग्लिश आता समज जर्मनीत जायचे तर जर्मन लँग्वेज शिकू शकतात.
हम्म पण शिकायला नाही शिकायला कस टाइम लागतो आता अ ऑल वर्ल्ड मध्ये आपण जर इंग्लिश म्हटली तर इंग्लिश प्रत्येक ठिकाणी बोलतात. हम्म पण ती जी लँग्वेज आहे ती लँग्वेजला आपल्याला शिकण्यासाठी त्याचे शब्द आपण जसं आता लहानपणी पहिली दुसरीत गेलो बाराखडी वगैरे आपल्याला यायला लागली त्यानंतर आपण ती भाषा बोलायला लागलो.
पण मग ते इंग्लिश मिडीयम ला काय होतं सगळं म्हणजे इंग्लिश मधूनच शिकवतात ते गणित वगैरे सगळं गणित आस म्हणजे सगळं सगळं इंग्लिश मधुन शिकवत म्हणून त्यांच इंग्लिश चांगलं होत असं म्हणत त्यांच असं वाटतं म हि यांचे पुढे इंग्लिश चांगलं होतं मग ते पोपटासारख इंग्लिश बोलतात‌. आणि बस बाकी काय नसतं दुसरं मग काय त्यांना येत.
हो तेच ना. आणि असं इंग्लिश महत्वाचीच आहे आजकाल जे जेवढी मराठी ना जेवढी म्हणजे मराठी पण आहे मराठी आपल्या महाराष्ट्रासाठी खूपच महत्त्वाची आहे. पण इंग्लिश पण तेवढीच महत्वाची झाली आहे का आपण त्याला काही पण बोललो की नाही राहायला पाहिजे अस तस पण ती आहेच
हा ते तर आहेच ते तर आहेच कुठे बाहेर दे शात कुठ जायचं म्हटलं का मग ते तिे आडतं मग त्यांच
हम् पण तिथे ना एवढी फ्लुएंट फ्लुएंट इंग्लिश वगैरे जर असली तर एवढं काहीं नाही तिथे पण जेव्हा आपण कम्युनिकेशन शन करतो एखाद्या सोबत तर आपली अढक अढकट म्हणजे एवढी पप्रॉपर जरी नाही येत असली ना आपल्याना तरी पण त्या व्यक्तीला समजून जात कारण त्यांची नाही इ यू एस इंग्लिश असते आणि आपली वेगळी इंग्लिश हे असंय आपली सिम्पल आहे त्यांची थोडी टफ हे.
हा
म बोलायला तरी त्यांना कम्युनिकेशन करायला त्यांना समजून जाते
हा काय त करना ह काय म्हणत होती मी गेली विसरून मी बोला.
न काय मग काय नी अशा भाषांचाच घोळ असतो तो वेगळा वेगळा पण हेना शा कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये ना आता गीता ज्ञान पण द्यायला पाहिजे. मुलांना कारण की आजकाल जे वातावरण चालुये. त्यात म्हणजे आपल्यांना गीतेच्या ज्ञान पण आम्हाला दहावी पर्यंत होत. त पाचवी पासून तर दहावी पर्यंत संस्कृत होतं म त्यानंतर संस्कृतच नही हा
काही शाळेंमध आहे संस्कृत अजून
हो हो.
त्याच्याने कस गीता वगैरे मग ते म्हणजे बाकीच आपले जे काही जुने ग्रंथ हे ते वाचाय त्याला चांगलं पडतं ना मग.
हो तेच चालेल मॅम आपल्या दहा मिनट झाले हे बोलू आपण हं थँक्यू
अय लाईट वाजाव लाईट व